हॅलो. कसा आहेस? बरा आहे. काय चाललंय? काय नाही रेसिपी सांगा.
पेपर झाला काय नाही तुझं?
नाही.
नाही होय? कधी आहेत पेपर?
पेपर
हॅलो.
हॅलो. दिवाळीमध्ये. दिवाळीत आहेत होय? हो बॅक असल्यामूळं. आता कितीव्या इअरला हाय? दोन वर्ष झालं थर्ड इयरलाच हाय. काय म्हणला? थर्ड इयरला. आवाज कमी येतोय, थर्ड इयरला.
हा, हा, हा. रेसिपी कशाची सांगायची तुला?
सांगा की त्यावेळी क्लासमध्ये कुठली घेतलेली ती. क्लासमध्ये कुठली घेतलेली त्यावेळी?
कुठल्या क्लासमधी रं?
इंग्लिशच्या.
रेसिपी.
होय. आम्हाला अं मला साऊथ आफ्रिकाची दिलेली, तुम्हाला कुठली दिलेली ही
हम्म. आम्हाला दिलेली ती वेगळी राहीली. हे आता मी बाबा बिर्याणीची सांगीन तुला.
सांगा. येवढं मला येती. सांगा, सांगा. बिर्याणीचीच मला येती फक्त, मग ते सांगेन. हम्म.
थांब सांगतो. पाहि आता किती किलो चिकनची करणार आहेस तू?
अं पाच किलो चिकनची करणार हाय. हो. पार्टी हाय का काय? पार्टी हाय, पार्टी हाय.
थांब सांगतो.
पाच किलो चिकन घ्यायचं. हा. आणि अ दोन कप अ बासमती दोन कप नाही दोन एक किलो बासमती राइस घ्यायचं. कुठला कुठला राइस असतोय तेचा जरा टाईप सांगा.
ते आरो कुठलं कुठलं असते ती हा इंद्रायणी असतोय, इंद्रायणी नाही चालंत हेला. आणखीन दिल्ली रॉयसचाच करतेती सगळीजण होय. होय. कोलम नाही कोलम नको कोलम लई सुट्टा सुट्टा होतो.
मग बासमती पण सुट्टाच होतो ना? कोलम सुट्टा लई होतो त्यामुळं कोलम नको. इथं कराडमध्ये दावतची बिर्याणी खाल्ल्या का तुम्ही? खाल्या की सेम तशीच होणार. तशीच.
तशीच.
मटन बिर्याणी काय चिकन बिर्याणी?
चिकन दोन्ही पण खाल्ल्यात्या तू खाल्ल्यात्यास का? त कुठली कुठली खाल्लीया?
चिकन, मटण, शोरमा. मला चिकन चिकनची रेसिपी सांग, हो. मग त्यात हाय का नाही एक किलो टोमॅटो लागणारी त्याला परत आणि एक किलो काय? अ टोमॅट हो. काय एक किलो? एक किलो टोमॅटो. हा. आणि कांद्याची एक किलो एक किलो कांदा लागणार. हा. असा कापुन, हा.
आणि परत
दही हाय दही घ्यायला लागणार तुला दोन एक पॅकेट पाच किलोला लेका दोन तीन पॅकेट लागणार ती. लिंबू पण पाहिजेती एक चार, पाच.
हो.
आणि वा अ ती सगळ मॅरीगनेट ठेवायचा आणि परत मग त्यात
एक तास बरं ठेव की तास बरं ठेवलेला चांगल हाय. आ आ अर्धा तास ठेवलं तर? अर्धा तास ठेव तुला जर अर्धा तास पण इनफ हाय.
तेवढं काय
ओके. मग ते झालं की परत मग हे कर काय बर अर्ध तास तेवढं मग हि ठेव मॅरीगनेट करून. परत मग एका साईडला हाय का नाही अ ती पान कशाची असत्यात बाबा. काय म्हणती का कडीपत्ता, कडीपत्ता किंवा ताडपत्री तमालपत्री, तमालपत्र. सुखी हाय ना तमालपत्र? तमालपत्र सुक्की ना सुक्का होय हा.
मग ती ही आणि ये ये
कांदा आधी ब्राऊन करून घेतेत ना. अरे ब्राउन करून तेव हे वरन टाकायला घेतीती. हा, हा. तेव करायचा की पण लास्टला केल्यावर ठिक हाय की. तेलात त्याला ब्राऊन करत्याती. हा, हा, हा ओके ओके. तुपात पण केला तर चालत ना? चालतंय कि ते आपल्या हेच्यावर हाय असंच असतंय. त्या बयाचा ऑइल किंवा सूर्यफुलाचा ऑइल हा ती ती पण त्यावर पण राहतं.
असं काय नाय. आपल्या हेजावर आहे कुठलं वापरायचं तुला जर तूप वापरायचं आहे तरी पण वापरते ते बिर्याणीत तूप.
दुवारे म्हणा माहिती ते तालमेवाले लोकं . तू तूप वापरलेली बिर्याणी खाल्ली आहेस का? तूप वापरलेली बिल बिर्याणी खाल्ली आहे क मी. कशी लागली छान लागती तेलाची चांगली लागली का तुपाची? दोन्ह पण चांगलीच लाग
हॅलो
दोन्ही पण चांगलीच लागते.
हा हा हा.
आता म ते झालं क नाय म एका साइडला तांदूळ शिजत शिजवून घ्याचा म्हण जे ऐंशी ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा ऐंशी नाही नव्वद. हा काय काय काय शिजवून घ्यायच्या? तांदूळ हा हा हा. कशा मध्यम मध्यम गॅसवर काय?
होय
का फुल गॅसवर? किती वेळ ठेवायचा? तरी दहा पंधरा मिनटात पाणी टाकून काय हा हा. हा हा हा. नाय नाय नाय आम्हाला माहित नाय हो. काय जाते मग ती शिजवून झाले क नाय मग ते पाण्यातनं काढायचा. हा आणि सेपरेट करायच मग परत आपण जो मॅरीनेट करून ठेवलेले ते शिजवून घ्यायचं. आणि मग त्याला लेअर देयायचा आहे. लेयर म्हणजे एक चिकन त्यानंतर भात त्याच्यानंतर चिकन परत भात
म्हणजे बिर्याणी होती. दम बिर्याणीच करायची आहे ना मग दम बिर्याणीला लेअरच देयाल लागतयत की.
हो दम बिर्याणी पुलाव पण पुलाव पण सांगा
पुलाव नाही मला येत बाबा तुला येते का?
पुलाव नाही मला नाही पुलाव मला मला बो साऊथ अफ्रिकन डिशे येते.
हम्म काय
बो बोटी
आणि
त्यात ही करायचं असतं म्हणजे आपलं कुठलं पण ही क नाय मीट म्हणजे नॉनव्हेज मटण असो किंवा चिकन असो.
हा
त्याचा आधी खीमा करायचा.
खिमा म्हणजे पाक बारीक बारीक पीस ना?
हा खिमा म्हणजे पाक बारीक बारीक पीस.
हां.
त्यानंतर कांदा त्याला कांदा पण लागतो.
होय.
कांदा आणि नंतर अंडी पण लागतात.
हा.
अंडी, ब्रेड, दूध. आणि लिंबू आणि अ, ती डब्बू मिरची टाकली तर चला कोण आला. किती बनवायचं, आधी खिमा फ्राय करून घ्यायचा. तेल नाहीतर तूप टाकून. त्यात, नंतर हे करायचं. कांदा टाकून, कांदा पण ब्राऊन करून घ्यायचा.
हां.
त्यानंतर ते करायचं, काय म्हणत्यात ते अ दूध, दूध घ्यायचं.
आणि ती ब्रेड त्यात हा करायला ठेवायचा म्हणजे भि भिजत घालायला म्हणजे मऊ पडला पाहिजे असा. आणि त्यात नंतर हे करायचं, करी पावडर टाकायची म्हणजे ती त्याची भेटते तशी, त्याचा पण मसाला असतो आपला मटन मटन मसाला असतो तसा. तेव्हा मसाला कुठे भेटणार कारण मी आता मग इथ कसं मसाला भेटेल. त्याचा मसाला भेटतो की, हो पुण्यात वगैरे, मुंबईमध्ये.
मता मसाला आणाय पुण्याला जायचंय.
ऑनलाईन मग घेऊ शकतो की आपण, ऑनलाईन मागवू शकतो. आणि ती नंतर ते नंतर घ्यायचं आणि मिक्स अ, मिक्स करायचं एका कुठल्या पण भांड्यामध्ये.
हा.
ते भांड्यामध्ये मिक्स केलं की, अ त्याच्यावर एक म्हणजे, अंडी घ्यायची आता, अंडी फोडायची.
हां.
त्यावर टाकायची आणि हळूहळू मिक्स करत राहायचं किती? पाच मिनटही
हां.
हा अन दुसरीकडं भात शिजत टाकायचा भात कुठला पण इंद्रायनी त्याला कुठला पण चाल ते इंद्रायणी, कोलम तत दिल्ली रायस बासमती तुमच्या मतान तुम्हाला कुठला आवडतोय? मला बाबा अस रोज खायला आमचा इंद्रायणी आवडत्या. बिर्याणीचा काय माहित कुटलं तुम्ही हेऊ खाऊन बघितलाय का रत्नागिरी साईडला किंवा साऊथ साईड ला दक्षिण साईड ला किती खोटं येत्यती त्याला वा वास छान येतो. हो तेवघ्याचा त्यो पण घेऊ शक हो मग ती गरम करायचा आणि तर ती सगळं मिक्स केलेल त्याच्यावर टाकून खाऊ शक तो साऊथ फ्रिकन चांगली डिश आहे फेमस डिश आहे. ओके ओके.